हॅलो.
हा बोला कि
हा झालं का चहा पाणी हॅलो
बाहेर गेलतो जरा ते आधी मास जोडवी ते नानाला जोडव्यातील घेऊन आलो. हा. अजे खाजा खाज जा खाज तू काकाला दे काकाला. काकाला दे चांदी चोवीसशे अ सत्तर बघा. हम्म.
हॅलो.
हा हा चोवीशे सत्तर. माझं म्हणजे सव्वाभराला जास्त आहे दीड असल. हा अ लई ते मोठ पण पाहात नाय व आपल्याला सवय नाय.
नाही वेळ
हममम
हा हा मग वातावरण कसं आहे तिकडं?
घर चालायेला बघा.
आमच्याकडे पण वारं भरपूर सुटलंय रेंज येना झालिया त्याच्यामुळ
हाआ
पाऊस नाही खरं
हा हा तिकडे पण पाऊस काय नाय काल लय पडला.
हाआआ
घरघर दुपारी जर आल्यागत थोडं आला आणि गेलं.
हा हा पाऊस पडायला पाहिजे हो शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागले.
हा
हा हा नव तुम्ही मदत कस करताय जर सांगणार.
हा सांगतो कि मोदक ओललं नारळ घ्यायचं तेीसून खिसूनच शक्यतरी खिसूनच चांगलं होते मिक्सरला बारीक केल्यावर कसंिचा पूर्ण चतच स्वत होते हा मग किसून घ्यायचं खचल्यानंतर गुळ एक एक जण कस ते हे पण घालतात काय म्हणतात त्याला चिरमुरं घालून करतात चिरमुरं आणि खोबरं मिक्स हा आमच्या इकडे जास्त पद्त चिरमुरं आणि चिरमुरं पण कसं करायचं बारीक पीठ करायचं लय बारीक नजर मोठं मोठं
हा
आणि ते आणि खोबरं मिक्स करायचं त्यात वर्ण वेलची ते साखर आणि साखर पण ते बारीक करून घ्यायची जर गुळू बसणार त गुळ किंवा साखर म्हणजे एक काय कायांच्यात कसं गुळाचं खात नाहीत ना तस पण असते मसाख साखर घालतात तिने पिट्टठी साखर पूर्ण बारीक करून मग गुळ असला की आम्ही कसं गुळ खिसूनच घालतो. त्याला ते एकजीव होतय नंतर त्यावर सु ट वेलची हे घालायच आणि मिक्स करायचं मग ते काय चिरमुर घातलेलं असतं त्यामुळे भाजायला लागत नाही. आणि आम्ही तोय आं खोबरं आणि ते ओल खोबरं खिसायचं. त्यात गुळ घालायचा आणि ते गरम करायच जरा शिजवून म्हणजे शिजवून घेटतलं लई पण शिजवून घ्यायच नाही जरा गरम हलवायच तव्यात तव्यात किंवा ते कढईत मग ते एकजीव झाल्यानंतर त्यात जरा वेलची टाकायची आणि अ आपलं जर तळायचं. असलं तर अम. मैद्याचं पीठ. जेव्हा गणपती ते त्या दिवशी गणपतीला जास्त उकडीच्या मोदकाचा मान आहे ना उकडीचे मोदक आवडत्यात. मते. पहिल्या दिवशी उकडूनच घेतोय.
हा होय उकडीच्या मोदकाचा मान आहे होय. तळून काढतात एकेक लोक. नाही तळून नाही.
तळून नाही. चांगल लागत मग तेच मग तळून एका दिवशी. करतोय पहिल्या दिवशी खरं उकडीच्या मोदक. मोदकाचा मान मग. ते पानं लाटायची. मी पान लाटतात. ती पानं भरत्यात आणि तेनी उकडून घेत्यात.
हा हा.
खीर कशारी करताय तुम्ही घवाची? खीर करताय काय?
हा गव्हाची तांदळाची कधी केली नाही तुम्ही कशाची करताये. इकडे इकडे जरा साखर सरकव. तांदूळ घालताय वय. हा म्हणजे.
तांदुळात. गहु असं मिक्स मी पण कधी केलेले नाही अ ते आमचे सासूबाई करतात ना तसे. त्या.
हा हा.
हा!
आणि त्याला खोबरं त. घालताये सा वरन. खीर करतोय की करा ई.
चालतो एक खोरं परत आपलं ह.
ह करायची होती त्याला गुळ नव्हता म्हण राहिलं करतोय त्याला कस कुकरमध्ये ती शिजत नाय दांडर ल्यागत होतोय त्याला गिळत चुलीवरच अस मंद आचेवर ठेवाय लागतंय
होय आणि आ भिजत पण घालत्यात ना हो त्याला नाय शिट्टी देऊ न कुकर बघितलो
त्यात आहो करतोय खरं ते दांडर ल्यागत होतंय म्हणजे शे किस्तय आणि आतल्यात दानडरतय ते कठीण होतय दोन तीन वेळा केल्याच आमचं तसं झालतं म आम्ही कसं त चूल पेटवतोय आणि चुलीवरच ते बारीक कर जान हे करून शिजवाय ठेव
होय
मग दर संध्याकाळी खायला करायच शक्यतो सकाळी करतच नाही संध्याकाळचच खायला मग तेच दुपारपासन त्याची तयारी चालू असत्या
हा आमच्याकडे कसं आहे सांगू काय तुम्हाला आमच्याकडे ज्या दिवशी गणपती त्या दिवशी खीर आणि मोदक एक दिवशी सगळं लागलच कराय लागतय
म्हणजे जात्यात हा हा ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशी
त्या दिवशी खिरण एक करून चालत नाही दोन्ही पण म्हणजे खरां एकदमच कराय लाग
करायला लागते हा हा पण तुमच्याकडे जशी पद्धत असेल
हा हा
हम हा आम्ही नाही आम्ही मोदक करतोय एक दिवशी खीर शिरा नंतर मग बाकीच विकत आणतोय ईथ मंडळाचा गणपती असतोय ना
हा हा आमच्या इथ पण मंडळाचा गणपती असतोय.
ते प्रत्येक घरातली
आमच्याकड केल तर असं एकवीस मोदकच द्याय लागत बघा
आम्ही पण तसच के एक दिवशी उकडीच मोदक एक दिवशी तळेल मोदक मग राजीगराचा लाडू आण त चिरमबड्याच लाडू सोनपापडी कारण लय माणसं असतात. ना आमच्या वाडाच आहे. पूर्ण पाच सात घर आहेत. त्या घरातली माणस मिळून सगळी असं मिळून एक अ पन्नास पर्यंत जात असतात.
हा मग आमची पण वाढ तशीच आहे. सगळ्यास मी एकदम
प्रसाद हा मग एक दिवशी पेढ असं आणत मग ते आपल्या घरी पण ह होतेय. आणि तिथ पण होतय.
होतय बया
म खीर पण करतोय हा खीर एक दिवशी करतोय मग संध्याकाळच्या जेवणाला पण खीरच होती ना.
हा
मग ते आपलं गर्रच आपण हे करतोय ना लाडू
हा हा
तस शिरा करायचा आणि ते हे मोदकाचा साचा नसत का आपला तेन उठवून ते छोटं छोटं ते तस म्हणजे प्रत्येकाला हात अस एक एक द्यायला येते ते मोदकावानी तसं पण करून घेतोय एक दिवशी
हा हा हा हा जेवणामध्ये आता काय केलं सांग
जेवणामध्ये सकाळचं थोडं वरण आहे. आता भात घातलाय कालचा भात अजून पडलाय.
हो आमच्या तर वरणच आवडीन खायच आम्हाला आवडतंय आम्ही मुलांसाठी केलं की कधी तर खर आमच्या आवडत नाही त्याच्यामुळ आम्ही करत नाही आम्ही सारखं
हा हा आमच्यात करतोय मी अ असते सारखं आठवड्यात येत्या हा आणि हे काय म्हणतात त्याला कालचा भात पडलाय बघा अजून हम्म तो आता घालायचा भरड्यात मी भात खा करतोय की खायला कोण नाही त जरा गावाला गेल्यात
ह हा
एक जरी माणूस घरात नसला की सुनसना असते घर
होय होय होय असल्याला खप ते खरं माणूस गेल्यावर खपत नाही अजिबात हम्म आमच्यात पण आईची ओटी त्यां भरायला गेलो नाही परवास राहून आलोय त्याच्यामुळ आता जमलंस तर उद्या मम्मी आजी येणार आहे
हा चालत मग इथं जा असं ते व्हिडिओ तेन करा
व्हिडिओ काय आता बघ्या त्याप्रमाणे सगळं लागला साहित्य असल तर ते बरं वाटते हो
हा हा मग तेवढंच भरताना तेवढं मग व्हिडिओ. करायचा किंवा फोटो काढायचा एवढं आठवून राहते ना तेी कारण हे तीन वर्षात नाही. ह्या तीन वर्षात ना अधिक महिना आहेत. त्यात ह्याच वर्षी आले की आ चोटी भरायची.
भरायची हा तुम्ही भरलासा का?
अ नाही मी माहेरला गेल तिथेव्हा मी ठेऊून आल्या घेऊन तिथं साडी त्यांना. जायच होणार नाही म्हणून आणि आज गेल तरो तेव्हा मग आमच्या आ. तिना घेऊन आलो.
हा हा.
तुम्ही आणलासा साड्या?
आम्ही नाही अजूनच काही नक्की नाही म्हणजे आम्ही परवाळा दिलेल म्हणजे आम्ही प्रायव्ट मध्येगतीकडे या्यायला जमणार नाही म्हणून. तिचं तिला पैसे असं दिलेलं उचलून. माता उद्या इथं म्हणजे इथं कुणाला माहीत नाही असं त्याच्यामुळे मग आता उद्या एक साध्या दोघीसनी. चार चारशे रुपयाेपर्यंत घ्यायचं, सिंपलचता चांगलंही भारीतलं काय ते घेऊन तिजरीमध्येध्ये पडत्यात अहो तसायचं.
पडत्यात होय होय.
हो त्याच्यामुळे एक साड्याचे अधारशे रुपयापर्यंत घ्यायची आजी पण कस आजी जग्य आपण बर नवतं कि दिवस म तिला काय घ्यायचीच होती साडी.
हा.
मग आत्ता दोघी दिवशी पण घ्यायचं अस माझ घर आलीच तर नाही आमवश्या सोपली कि माझी एक बहिण सोपला.
सपतय होय होय मी तेवढ्यासाठी जोडव्या तेवढं करून आलो. आणि मग गेलतो पंधरा दिवसाच्या माग नाही वाढवायच नाही का परत तीन वर्ष नाही आधी मधी खरं ते होतय खर या अधिकमासात वाढवलेल चांगल असतय म्हणत्यात नई
म्हणत्यात खरं काय नव्हच झालं
माझं पण मी करणारच नव्हतो दोन दिवसाचे मागे हेना म्हटलं होतं करायचंय हेनी डायरेक्ट मग आज दुकानातच नेलं. मग नेलं तर करुया म्हटलं म ते डोला सिल्क कस
हा, हा बर झाल बाई हौशी आहेत की हा, हा
हा घेतल आता त्यांना लेक आसती तर तेनी येऊन भरले असते आ पणच लेक हा
हा हा
अ बाराशे मग ते सगळ कमी करून किती नऊशे शहात्तर काय तर बर बर हा हा हॅलो